हॅलो काय चालू आहे भाई काय चालू आहे?
काही नाही भाई बस फोटो वगैरे बघत होतो, जुन्या आठवणी लहानपणीच्या.
हम्म मजा येत ते आता लहानपण आता असं वाटते लहान पण परत येत नाही, पण त्या आठवणीतून जगावं लागत थोडं.
हा ना लहानपण लले बेस्ट होता काही म्हण पण तू, म्हणजे एकदम लहानपण म्हणजे लहानपणी आपण. काय किती मस्त होतं लहानपण आपण खेळाला जात जाऊ, आप मित्रासोबत जत जा शाळेत जात जाऊ लहानपणी एक. काय ते आठवणी एकदम, आठवणीचात लहानपणीच्या.
अे खरंच रे भाई म्हणजे लहानपणी जे लहानपणीचे मित्र म्हणजे जे आपले मित मित्र जे लहानपणी झाले तसे मित्र आपले डबल होतही नाहीत परत कधी जीवनात आणि लहान पण म्हणजे वेगळंच लहानपणी किती मजा एकदम प्रत्येक गोष्टीत मजा होती लहानपणी.
हा जेव्हा मी लहान होतो तेव्हा शाळेत जात जा कसं म्हणजे. आम्ही जिल्हा परिषदमध्ये शाळेत होतो मी तेव्हा आम्ही लहान लहान तेव्हाने शाळेत. टाकलं होतं मले. शाळेत जाात जा आणि एकदम शाळेत जाऊन म्हणजे कसे मित्र बनले होतेग आम्ही तर तेच. डब्बा खात जा आणि ते एकदम आठवणी अशे आहेत. ते बा, खेळायला जात जा सोबत त्यानंतर घरी आल्यावर बी. संध्याकाळी डबल गल्लीतल्या पोट्यासोबत खेळत जा लहानपणी काही म्हणजे लह पण उन्हाला सुट्ट्या लागत जाय तेव्हाही किती खेळायला भेटत जाय. लहानपणी माझ सायकल होती, त्या सायकल वर आम्ही चक्र मारत जाऊ. फिरत जात जाव, सायकल घेऊन पे जात जाव एकदा लहानपणी एकदम मजाच वेगळी होती, म्हणजे किं बा अलगच लेवलच्या आठवणी आहेत, एकवेळेस तर लहानपण म्हणजे लहानपणी सगळ्यात जास्त लहानपणी सगळंसं मला एकाच गोष्टी मजाेतचाल जेव उन्हां लागतात आणि सुट्ट्या लागतात ना. तेव्हा मी जात मामाच्या इथे लहानपणे आणि मस्त. तेव्हा लहानच होत वगैरे समजे नाही, लहानपणी मस्त मामा तिथे खेळत जात जाऊ त्यानंतर पोह्याले जात जाव आम्ही नदीत. नाही तर ते उन्हा असं तर मग सोबत माझसोबतचे लहान लहान पोरं आहेत. आपले मित्र बनवून ते लहानपणी आपले सारे. अले सारे शाळेतले मित्र बनले होते लहानपणी. आणि ते आत्तापर्यंत मित्र आहेत म्हणजे लहानपणीच्या आठवणी एकदम लेजंडच आहेत.
हो माझ्यासोबत पण असं पण. आणि तेव्हा आता म्हणजे लहानपणीचे माझे काही काही फोटोज आहेत. तसे म्हणजे तेव्हा आता त्या काळात. म्हणजे कॅमेरेज वगैरे पण नव्हते जास्त. तशी जास्त मेमोरीज नाही येत. पण एखादा फोटो दिसला, असा लहानपणीचा की मग ते पूर्ण आठ तून जाते आणि लहानपणीची मेमरी पण एवढी स्ट्राग होती आपली. कि जर म्हणजे पूर्ण असं आठवते की, अरे इथं इथं आपण हे केलं होतं. आणि म्हणजे खूपच लहानपणी वेगळीच मजा होती डायरेक्ट. आणि आणि लहानपणीचा खेळ ते, आपले खेळ खेळायच मित्रांसोबतचे ते. आणि काय काय सांगू म्हणजे, प्रत्येक गोष्टीत मज्जा होती अशी. आणि लहानपणी असं वाटत होत, की कधी मोठा होतो. आणि आता मोठं झालं तर असं वाटतंय की, परत लहान होता आलं असत तर कारण लहानपणी आपण. ते म्हणजे असं काही टेन्शन नव्हतं, एवढं की घ म्हणजे. काहीच ना ना पैसे कमवायचं टेन्शन ना, काही त्याचं काही डोक्यात नसतेच आपल्याला लहानपणी. प्रत्येक मुमेंट आपण असं जगत असतो फक्त. पण आता काय मोठं झाल्यावर असं वाटत लहान व्हावं. लहान असतो तेव्हा वाटतं मोठा कधी होतो लवकर.
हा ना तेच आहे. पण लहानपणीच्या तर शाळेच्या आठवणी असतील ना काही. शाळेत असतं लहानपणी तेव्हा.
खूप सारा आठवणी डायरेक्ट शाळेच्या ट्युशनच्या. आता काय सांगू तुले आणि शाळेम ते आमच्या शाळेमध्ये काय होतं माहितेय का बघा. घरापासून शाळा एक किलोमी दूर होत्या. आणि आम्ही गावा म्हणजे गावाच्या बाहेर थोडं, एक किलोमीटर दूर नगर आहे आमचं तिथे शाळा होती. मग आम्ही गावातून तिथं जावं लागतं च आम्हाला आणि काही मुलींनजवळ सायकल वगैरे होती. आम्ही काही आणि आम्ही अर्ध जणे पैदल असं, पण ज्यांच्याकडे सायकल होत ती तेही सायकल अशी हाताने लोटत लोटत पैदल यायचे. कारण पैदल येण्याची ती मजाच खूप वेगळी होती. शाळा सुटल्यावर पूर्ण गर्दी अशी, पूर्ण रस्ता आमच्या शाळेच्या मुलांनीच भरलेला असायचा. आणि मुलींच्या माग माग जात होतो. आम्ही तेव्हा काही समजत नव्हतं एवढं. पण आणि मजा येत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शाळेत पण आणि तेव्हा असं काही नव्हतं. म्हणजे की म्हणजे एकदम असं सगळं मुलं मुली असं काही काहीच नव्हतं आमच्या हेच्यात. म्हणजे सगळे आम्ही समान, एकदम म्हणजे सोबत सोबत खेळायचो सोबत. मुलींचे गेम मुलांचे गेम आम्ही सगळे गेम खेळलो मुलींसोबत. ते लगोरी वगैरे तेही खेळो ते खो खो वगैरे. आणि मुली पण आमच्यासोबत, क्रिकेट वगैरे आणि कबड्डी वगैरे पण खेळायचो आम्ही तर. आणि ला ते आणि ते मला तर ते हेच आवडते. म्हणजे ते जाण्याचा रस्ता येण्याचा रस्ता तो एक. एक किलोमीटर रस्ता होता आमचा. आणि आम्ही डेली आणि पैदल यायचो. आणि ट्युशन पण लावली होती. मी लहानपणी तर, ट्युशन मध्ये पण वेगळी मजा येत होती. तर आणि खेळ म्हणजे, खेळ तर खेळले आहेत मी लहानपणीचे खेळ. की काय सांग म्हणजे मला वाटतें. मी सर्वात जास्त खेळ मीच खेळले आहेत, लहानपणी सगळे खेळ ट्राय.
ह आम्ही बी लहानपणी काय सांगू मी लहानपणी आम्ही ते. सुई काढी त्यानंतर गड्डा बॉल. त्यानंतर लगोऱ्या त्यानंत, र धोबी बॉल शाळेत क्रिकेट. आणि उन्हाळ्याच लहानपणी आम्ही सगळं जण, क्रिकेट खेळायला जात जा ग्राउंड वा सगळे. जमा करतात, कॉन्ट्री करतात. पैसे आण जात सगळं पैशान बॉल आण‌त जात बॅट आणत जात मग आम्ही. बरोबर घरच्या सोबत लपून क्रिकेट खेळायला जात जावं. आणि तेव्हा एवढं लहान समजे नाही. आम्ही आणि त्या लहान होतो तेव्हा शाळेतल्या पोरींसोबतही खेळत होताव. तेव्हा काही समजेच नाही ना शाळेत आम्ही पण लहान होता त्यावेळी काही समजे नाही. तेव्हा मस्त एकदम म्हणजे वेगळीच मजा दुपार झाली रे. हां चार वाजले रे, चाला रे हा खेळायले सगळेजण एकामेकाच्या घरी जाऊन आवाज देत एकामेकाला पोट पोट्टे जमा करत जात. आणि तेव्हा लहान असं एवढं काही समजे नाही तर एकदम निघाय मग असे तिकडे तिकडे मैदान आहे तिकडे खेळायला चाललं जात जावो. मग बॅटबॉल खेळत जा एकेक दोन दोन घंटे. मग भूक लागली डबल वापिस येत जाव घरी. भूक लागली डबल वापीस आलं, जेवण घेऊण केलं रे निघाले ग्राउंडवर डब्बल खेळाले ये क्रिकेट खेळाचा बॅटिंग बॅटिंग भेट ते नाही बॉलिंगच करावं लागे, तरी आम्ही जात जाव बार बार दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यानंतर टेंबे खेळत जावं टेंबे खेळतानी एवढं राज्य घुमे टेंब्याचा तीन तीन चार चार दिवस चाले तरी तो कांचाईचा गेम आहे असं कांचाईचा गेम राहतो तो गावातला खेड्या खेड्या गावातला खेळ राहते तो त्याच्यामध्ये कसं असे असे आपल्या मार्बलचे हे राहतात. च छोटे छोटे दगड त्याले एकामेकाला मारतात ते मार्बलच्या दगडायले. तर मंग रात्री तेम खेळत जा त्यानंतर म्हणजे की फुटबॉल, कधी कधी फुटबॉल खेळत जा. आणि आम्ही काय करत जाऊ जास्त करून कधी कधी कणी दुपारी लहानपणी काय करत सगळेजण काय करत आम्ही सोबत येत जाव सोबत म्हणजे प्लॅन करत जाव आपापल्या घरून काही काही डब्बा आणायचा आणि त्यानंतर डब्बा घेऊन आम्ही मस्त झाडाखाली चाललं जात जाव वावरात सगळेजण आपापल्या घरून जे जे बनलं असेन खाय प्यायचं. ते घेऊन येत जात आणि सोबत बसून सगळेजण शेअर करून एकामेकासोबत तेव्हा लहानही होते तर एवढं मजा येत जाय कारण की कोणा कोणाचच नव्हते की कोणी काय पांडवला कोणी काय नाही, कारण की आम्ही तेव्हा लहान होतो काही समजदार नव्हते ना. लहानपणीची आठवण आल्यावर असं वाटतं की डबल लहानपणीच चाललं जाव. कारण की असं वाटतंय की ते मेमरीज लयच चांगल्या होत्या. लय बेस्ट होत्या त्या मेमरीज.
नाही खरंच बेस्टच होत्या मेमरी आता म्हणजे लहानपण असं एकदा गेलं की ते आता परत भेटतही नाही आपल्याला कधी. त्या मेमरीज मेमरीज वेगळ्याच होत्या आता तू तुझं बघ की एवढ्या सारं गेम खेळलाय मला आतापर्यंत वाटतं की मीच गेम खेळलो आहे का लहानपणी सगळ्यात जास्त? पण तू तर खूप बस तुझ्या आठवणी तर एकदम मस्त आहेत डायरेक्ट नाही आम्ही पण करायचो हे असं
हां आणि त्या आठवणी बी एवढ्या चांगल्या आहेत की जेव्हा लहान होतो ना तेव्हा हर गोष्टीचे एकदम एक्साइटमेंट बी राहतं. जसं गल्लीत गणपती बसत जाय, देवी बसत जाय. आता गणपती बसलाय रे तर आम्ही लहानपणी काय करत जाव गणवती गणपतीचं फेस्टिवल अस ला सगळे पोट्टे ब ते आपलं डेकोरेशन करत जा सोबत एकदम लहान होत ना तेव्हा असं काही राहत नाही कोणते कामही नाही राहत काय उठल्या सुटले निघाले डेकोरेशन करत जाव हर गोष्ट गड्डे करत जा ते स्टेज बण्यास साठी आणि ते म्हणजे सगळं छोटे छोटे काम करत जाव आणि लहानपणीची सगळ्यात मोठी आठवण म्हणजे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट ले तेवढी मजाच जाय लहानपणी त्या दिवशी पंधरा आँगस्टले आमला फक्त आम्ही बिस्किट खायसाठी पंधरा ऑगस्टच्या रजी म्हणत होद्ध आम्ही रॅलीमध्ये जात जा रॅलीमध्ये एक मुलगा एक मुलगा हात पकडयतचा लहानपणी. आणि आम्ही सगळेजण छोटे छोटेच होतात एवढं काही समजे नाही रॅलीमध्ये जात जा आम्ही पंधरा ऑगस्ट च्या आणि मग पंधरा ऑगस्ट डान्स बी घेत जा आणि माझपाशी अजूक बी माझे लहानपणा फोटो आहे त्याच्यामध्ये मी डान्स करू राहिलो गाणे म्हन राहिलो एकदम ते बेस्ट मेमरी आहेत लहानपणी.
लहानपणीच्या मेमरीजच एवढ्या म्हणजे आता जर तू बघशील ना तर तू काय करज आता हे झालं आपला कॉल कि एक त्या तू जर लहानपणीचे फोटो बघितलेस का तर तुला पुर् आठवेल की अरे आपण कोणत्या गाण्यावर डान्स घेतला होता काय केलं होतं म्हणजे लहानपणीच्या मेमरीजच तेवढा खास राहतात की एकदम आणि आता फोटो म्हणजे बघितल्यावर पूर्ण आठवून जाई आपल्याला आणि तूच मी पण ते लहानपणी डान्स वगैरे घेतला होता त्यात मी अ एक रोल रोल केला होता त्याच्यात एका पिक्चरचा सीन होता तुम्हाला नाव नाही आठवत पिक् चरचा बट खूप छान केलं होत ते आणि माझ्याकडे फोटोज पण आहेत त्याचे आणि ते मग ते आणि आईला विचारलं की अरे इथं काय झालं होतं तर आई पूर्ण स्टोरी सांगते की तू असं अस केलं होत तू तस तसं झालं होतं आणि ते लहानपणी चे म्हजे मेमरीज आहेत.
हा ते तर आहेत ना आता लहानपणीचा मित्र भेटले ना की लहानपणीच्या आठवणीच्या आठवत राहतात की बा आपण शाळेत होतो तेव्हा काय करायचं त्या मित्रासोबत एकदम वेगळीच मजा आहे लहानपण म्हणजे की असं आहे कि डबल एक वेळा गेल रे लहानपण ते कधीच येणे नाही म्हणून तर जेव्हा जेव्हा लहान पण आठवते तेव्हा तेव्हा असं वाटते की लहानपणाच्या त्या त्याच आठवणीमध्ये चाललं जाव. मग आता व फ्रेंड ग्रेंड भेटलेत आम्ही सोबत बसलात लहानपणीच्याच गोष्टी करतो कि बा आपण लहानपणी काय केलत काय नाही केलत. एकामेका च्या आम्ही एकमेकांसोबत भांडायचं जा लहानपणी. मग भांडणं झाल्या ते आई बाबा बोलावतात एकामेकाच्या घरी भांडणं झालं लहानपण समजेल ना तेव्हा काय करतता आता काय सांग लहान लहानपणीच्या एवढ्या साऱ्या गोष्टी सांगायल्या सांगता सांगता कसं दिवस चालला जाणार. त्यात
हा ना भाई आमचं पण सेम आहे आता जर लहानपणाचे मित्र भेटले ले तर पहिले त्याच गोष्टी म्हणजे त्याच गोष्टी हे करायचो ते करायचो ईथ मजा तित मजा. लहानपणीच्या मेमरीज म्हणजे लहान लहानपणी ते असं वाटते की परत या होते पण आता भेट शकत ना ते.
हम्म जाऊन या काय करता आता?
काय करतो आता, हो ना भाई ठीक आहे.
पाहत होता फोटो लहानपणीचे.
हम्म हे पाह तू एकदम, सजेशन देत.